ह कॉलेज कुठं काय अं, तुला आवाज यायलय?
माल नईये तुझा
आता आलं मला तु, झां काय
तिथं खाली पॉईंट जात्यात, सातशे केवढा वेळ बोलतो, तेवढं
व्हय अ
आऊण जाय झा चाली खुळे, खुळे म्हण तीला, माणसं सगळ.
का करायच, तेवढ होणारकी र, अं? कॉलेज नाव, हे काय, काय कार्या बोलत होतं, तेवढयच नहीये
निवांत फिरायचं बघा, आणि काल मी बोलत लीकड
ते कुड खाली ये, खाली काय, इथ जेवला? चालल मं
आं?
अं, आं?
काय नही, हो बोल, काय कॉल, चालू झालंय नी.
व्हय झालीये, डी वाय पाटीलला घेतलोय, पाच तारखेला, जायला लागणार मला आता, आ.
हां, मद अणि तिथं मग कॅप्र कॅप्रा च इथे, इथे नाव कॉलेजचं तुमच्या, मला मिळल काय?
तिथे, क् कॅप राउंड नसते, एक लाख रुपये, भराय लागते, तिथे पहिल. डायड ऍडमिशन ये, मी आता पण एक लाखच भरणार ये, का पंधरा? होय.
मी, आता सोमवार पासणं कॉलेज
नहीं नहीं कुठलं गुरवार येतेना, पाच तारीख?
व्हय.
हम्म, मग गुरुवारी, काय त जायेच तसं काय, आमची मावशी पण ये ना तिथं, मला टेनशन नाही.
हां हां.
अन कंपनी?
अं? ते दोनी आत्ता, दोन मिनटात आले मर्दा, किती वेळ राहणार ना?
दहा, बारा, मिनटं बोलायच..
काय सांगालाय....
हो.... त कटूसून काय बोल. फक्त बडबडत राहा. माझ्याबरोबर, काय पण बडबड कर, बडबड...
हो मरे का मम्मीचा फोन आला. मी कसं, आधी मध्ये कोणाला फो आला. कस तलाय मग....
आ काय आता काय माहित मला येईल की कोणाचा पण येऊ शकतो, काय सांगता येत नाही?
काय आता तो, नाही आला तर आला, नाही आला तर नाही आला, तू बोलत राह. तू. कंटिन्यू बघू आपण आल्यावर.
असं आहे काय, बरं चालतंय घे काय विषय नाही मग, मग तुझी किती तास झाल्यात आतापर्यंत काय,
आत्ता मी कालच आता माझे सातवा टास्क आहे, बघ तस मला तीस टास्क करायचं आहेत. हा आता सातवा टास्क चालू आहे, तीच करायची आहेत.
होय, मग एकालाच दहा वेळा लावलं तर चालतंय काय नाय.
एकाला एकट्यावबर तू फक्त एकशे ऐंशी मिनटं बोलू शकतोस? एका बरोबर, त्याच्यावर तू बोलू शकत नाही आता बघ समज तु कंटिन्यू दहा वेळा तर कॉल लावू शकतोस, दहा वेळा का अठरा वेळा कॉल लावू शकतोस? तु फक्त तू कॉल लावता ना मला आधी साधा कॉल करून लाव, पहिला कि बाबा मी तुला असं कॉल लावणार आहे. उचल कारण काय तु लावलं आणि मी जर उचललं नाही तर मग ते, तुला झिरो पॉईंट मिळतात? आणि तू जेवढं बोलतोस तेवढं ते पॉईंट दाखवत तुला सहाशे पॉईंट असं, तस दाखवतंय?
बरं, भारी आहे की हे काय ह काय नेमकं मग माणसांना जवळ आणयच ह काय प्रयत्न आहेत काय य
प्रयत्न म्हणजे काय आता पोर ढिगबाला पैसे काढल्यात. अरे होय खर काढाय नाही आता चालू केलोय, एकट्यान काढलाय ते आता रक्कम बोलू शकत नाही, मी हेच्यावर कारण, ह कॉल स्कॅन होतात नंतर
होय,
व्हय?
भारी आहे की मग, बघुया म्हणलं मी आता लावतोय. तुषारबाबर हाय अ
होय तुषार लावनार होतो माझ्याकड तिथं डिलीट कर सगळ हिस्ट्री ग्रुपची व्हॉट्सअपची असं तसं मग तु माझं करायलास का तुझं करालीस
काय,
हॅलो,
बाबरंच पण चालु हाय की रे माझं कस हाय मी बघायला लागलोय रे अठावीस तारखेला म मला पडतंय काय नाही बघायला लागलोय रे,
धरर्जा कुठे घेतलाय मग,
धीरजा आर आय टी ला घेतला न गेला न कॉलेजला.
कॉलेज चालु झालय.
होय ते कॉलेज चालु झालय आहे त्याला कस आहे दोन वर्ष इथ करायच. आणि दोन वर्ष बाहेर जाऊन करायच अस आहे.
म्हणजे एम बीए घेतलाय व्हय अरे म्हणजे दोन वर्ष इंटर्नशिप आहे.
नाही नाही दोन वर्षची इंटर्नशिप नाही आहे दोन वर्ष इथ करायच. आणि दोन वर्ष इकड आणि एक वर्ष कायतर दोन वर्ष तिकड आपल्या फॉरेनला करायच. अस लई लांब लांब मिळतीया अमेरिकाला म्हण, टोकियोला म्हण तिकड कुठ कॉलेजला मिळते फक्त ते तिकडची फी कस आहे तिकडची फी जास्त होते ना अस तीन चार लाख रुपय आसतिल नाय.
हां
म्हणजे कॉले कॉलेज थ्रू गेलात की तीन चार लाख नाही तर अस बघ गेलास की दहा पंधरा लाख आशि फि आहे तिकड पण कॉलेज भारी आहे तिकडले. तू फॉरेनला शिकला ना मग फॉरेनला शिकलास की तू डिग्री मिळत्या तिकडली बी. डिग्री इकडली बी डिग्री दोन्ही बी डिग्री मिळत्यात असा काहीतरी विषय आहे म्हण.
हम्म हम्म
भारी आहे रे ते कॉलेज पण. काय कस करायच तस कस होते. आर आय टी हा राजारामपुरी.
राजारामपुरी होय मग ते कॉलेजला जाणार का फिरणार तीथ राजारामपुरीत.
त्याला काय.
काय काय आता एम बीए करायला म्हणल्यावर काय थेरी सगळ थेरीच आहे की. आणि सट सट सगळ्या थेरी आणि सुट्टया ढीग.
आ
कॉलेजला सुट्ट
थेरीच की. हे नाही ते आता तिकड रूम घेऊन राहणार म्हणजे हॉस्टेलच. हा आणि आ आता फी किती आहे त्याला माहिती का चार लाख रुपये सांगितल्यात फी.
चार लाख रुपये दोन वर्षांच.
होय अरे टेन्शन आलय त्याला एक लाख रुपये म्हणे काय तर ते होस्टेलचे आणि दीड लाख रुपये काय तर कॉलेजची फी आहे असा कायतरी विषय आहे.
डोक्यावर पडलाय काय तो डोक्यावर पडलाय काय त्याला किती पडल्यात सी इ टी ला.
त्याला छप्पन पडलेत की.
आ अह साठ छप
छ छप्पन पडले.
छप्पन अरे खुळ्या इथ ढिकी नाही डोळ झाकून मिळाल असत.
अरे त्याला तेच म्हणालो डोळे झाकुन मिळल असत डिकेटीला. त्याला म्हण मोठ व्हयचय म्हण मोठ
कॉलेज पाहिजेलय व्हय.
काय माहीत पै ते शब्द वापरू नको इथ मला पैसे मिळणार नाही. पैसे घ्यायचेत आपल्याला याच आता पाच मिनट बोलते अजून एक थोडा वेळ बोल की.
इथे डोळ झाकून मिळायला असतं रडिकेटत त्याला डीकेटत डोळ झाकून मिळाला असतं. कारण काय माहिती का पनास टके ची ऑ. ला भरलेत माझा म तथ किती आहे माहि सांग. सिक्स्टी एट काय तर हे पर्सेंटाला आलय.
हा.
असा विषय हाय. म आरामात मिळतय आरे कॅप्रंड ला एवढं कमी यायेलग्ल्यवर म्हटल्यावर काय. मला मिळा मिळा मी आणि टाकलो असतो इथं एमबी ला एड.
अभिनंदन अभिनंदन सरांनी म्हटलेत मला कि. आं.
काय.
अभिनंदन सरांनी म्हणलेत नको म्हणलेत अ. आपला इथं मिळणार नाही म्हणे तुला पासष्ट आणि पासष्ट ला आहे ना. लॉक आहे पासष्ट ला गेल्या वष लॉक होत म्हण ना मग तुला मॅनेजमेंट. पडत नाही किती.
मी पंचवीस हजार.
मॅनेजमेंट कर ना.
बाय.
हा आणि एम ए भराय गेलो तर कष्टला म्हणजे म काष्टला आहे म काय.
कास्टला जाग संबंध नस बाे मॅनेजमेंट खोट्याचा जाग संमंध न सतोय तो कास्ट. असू दे नाही तर ओ पन अ सू दे नाही ते एवढं भरायलागत. तुला कारण आता तर सांगतो आता. वाता मीच्या आधीवर लिहून मला ति. कमी बोललीत म्हण मीगेच पाटक्रमरूनोलो आता ही कॉम्पटिशन त माहि आहे म्हणलो डमिशन पाहिजे म्हलंण. किती बलत तयार असत्यात असा विषय हाय.
होय ते तर आहे च कि. होय मग मला तर आता.
आता काट मॅडम मला डयर. मॅडमकडे घेऊ गेली तर किती म्हणलेली एक लाख रुपये भरय सांगलेली तर मला घाट मॅडम. पंचवीस सांगित म्हण मी पंचवीस म्हझं झालं रे काम. असा विषय होता नाईंटी थ्री.
आई शपथ पंचवीसंची म्हणजे एक लाख पंचवीस जाते. म्हणजे माझं पण तसं जाय रे माझं मग एक लाखाला जाते आपल्या. ती ह्याडीवाय पाटीलचा एवढाच विषय.
हा.
हम् जवढं होणार की आता काय करायच आर झालंय नाही टाय नाही मझ. अजून कुठल्याच मित्रां न का मारतात. अरे मी एवढ्याे वेळ अ जून कोणा संग बोलो नाही.
अरे ह्यो कुठाय महेशा कुठाय.
अ महेशा हाय कि. ब महेशा बार मध्ये ते लागलाय कामाला काम त करच्याता. ते काय डायरेक्ट सेलिंग बिझनेस करतो त.
म्हणजे कॉलेज ये कर नाही पुढं.
नाय, नाय कॉलेज काय करतोय त्याला झालं आता प आपल्यापेक्षा तीन वर्षानं मोठा आहे रे त्यो, तीन -चार वर्षानं मोठा आहे.
मग आता त्यो कुठं लागलायं कामाला मग?
हं.. आत्ता आपलं हेझ्यात लागलाय. ह बारामध्ये पण लागलाय आणि आपला डायरेक्ट सेलिंग बिझनेस पण करतोय.
हा
आपलं दोन नंबरचं करतोय रे काम, लई काय- काय काम करतोय, लई भारी -भारी करतंय. स्कीमा ढीग हायत तेज्याकडं आता तुला मोबाईल घ्यायचा, आता तुला कुठली वस्तू घ्यायच्या निम्म्या किंमतीत देवू शकतोय त्यो तुला.
व्हयं
निम्म्या किंमतीत दिलास की, निम्म्या किंमतीत पण देतोय आणि तुझी आय डी उघडतोय, आयडी उघडलास की, तू दुसऱ्याला आणलास की नाही तुला पण पैसे ढीग.
हा
असले बिझनेस करायलाय आणि पैशे असं म्हणजे दोन नंबर पण पैसे नाही तुला एक सेम एल जी आहे, खरं एल जी नाही, एल जी नाही, खरं वेगळी आहे आत्ता निघल्या कंपनी. दोन म आत्ता दोन महिने झाल असल, दोन का एक महिना झालं असून मी बी उघडणार आहे आजून उघडायचाय काय काहीच नाही अडीच हजार रुपयाची कुठली तर वस्तू घ्यायची तेच्या दुकानातनं. अडीच हजारची वस्तू घ्यायची, लई झालं ती बी वस्तू तुला घ्यायची हा नाही अडीच, थ अर्ध्या किमतीत. ते निराळच पाच हजारची कुठली तर वस्तू पाहिजे तुला अडीच हजार मध्ये मिळत्या,
अच्छा, असाय व्हय.
आता हा टीव्ही तिथं साठ हजारची टीव्ही तुला साठ हजारची टीव्ही तुला तीस हजार पर्यंत मिळणार बंद कर ते गाणं असं. तस मग आता तर आपला डाव सपत आलाय, ह्यो डाव सपून दे काय चालू दे आणि
काय जाऊ दे आप आपोआप कट होतय रे
कट होतय सातशे खालीले सातशे बावीस, सातशे एकवीस सातशे पंचवीस पॉईंटॉंट स्कॅनिंग ला गेल्यावर हे होतयं.
हा मग त्या पॉईंट वर असतंय रे मग काय तेवढंच पॉईंटवर खेळतच तमला काय तर बोललास की, नाही नाही ते शब्द वापरला अन हं चालतेय मला बारा मिनिटं पण चालतंय, काय ईशू नाही खर काय हे.. खरं सपना पण झालंय काय अवघड आहे.
अर्धा मिनटं उरलाय काय म चालत काय विषय हाय. टेन्शन- बिन्शन घेत नाही टेन्शन घेणं आपलं काम नाही.
तिला काय झालं तर सांग मला हॅलो चालू हाय त्यामुळं गप बस काय हे हू दे की, राहू दे सोड. ओके हॅलो